हा बोल
चहा पाणी झालं का?
चहा बी काय मी घित नाही आठ वर्ष झालं चहा बंद बघ.
खरंच काय?
होय बाई चागीत नाही तू चहा घ्याय लागलील तुझा चहा नाश्ता असणार का? चहा बिस् चहा बिस्किट
होय.
मग मी पण तिकडन आलो फोन कट केला केवा्हा आणि केव्हासी करून यायला दीड वाज पाहुणे दोन वाजले आणि मग त्याला झोपलो ते झोप आपपच लागले कसल्या आणि डोकं दुखाला आणि पारल्या पडल्या डोळ्यात झाकला आप म आता उठलून म्हणलं साडेचार पर्यंत हे करायच् आणि साडेचार ला मग आवराय घ्यायचं म्हणजे साडेसहा पर्यंत आवरतय.
होय.
हम् मग पोर
पोरं आता चहा तनी दिलाय
चा देत नाही म्हणलीस ना
अच्छा म तेस क दूध बिस्किट आणि आता खेळा गेल्यात बाहेर आहेत दारात आहित.
हा हा ह म्हणजे जराा खेळत्यात अग सोडून साइडला.
खेळत्यात की काय नाही तसं काय फक्त जरा अ लक्ष द्याय लाग
हा हा हा.
दुसरीकडे कुठतरी बाहेर जातील गाडे
हा हा तुमचं त्या हच्या मंदिरापशीच घर आहे वय ग?
होय होय.
जवळचय नागगोबाच्या ते पार पार्लरवर पार्लरवाल्याच तिेतं कुठं?
तिकडं खाली
पार्लरवाली तिज्या नागोबा तिथं समोरच् आहे त्याच्या खाली या वय. त्या गलीलाच त्याच गलीला म्हणजे गेल्या वर्षी आम्ही क नई त्या पलवारीच्या तिकड ती तर पहिल्यांदा तिन पार्लर घातलल कनी पलीकडल्या दोन वर्ष होत होते तिचा पार्लरला मग चालत गेलेलो आम्ही तिघी चौघी चौघी पाणी मैत्री मैत्रीणी चालत गेलेलो. आणि मग ती म्हण ती म्हणलेली मला सांगून गेलते नाही हळदी कुंकवाला गेलतो त्या वेळी तुम्ही? नागपंचमीला आलासा की तिकड या सांगून गेल ते मग तेव्हा गेल तो आम्ही देवळात मंदिरात गेलो. पाया तेन पडलो आणि तिच्या घरात गेलतो तिने मस्त पाहून विचार केला आमचा. म्हणजे ति ना तुमच्या तिकडे सकाळच्या सकाळ हे करतात न्हवे? हम्म कानूल कानूला सकाळला मग ते कानूला केलं धपाट परत ते. हे केलं तर वटाण्याची भाजी. आणि कुरडी पापडी तळलेली भज्जी आणलेली मस्त केलं पाहूनच्या आमसाठीन. तिथं आलेलो आम्ही पाच हजार आणि जाताना आणि केवढे केवढं मग. नारळ त वट्ट्या घातल्या येताना. चांगलं केल ते तिन. आता दोन दोन वर्ष विी झालं तिथं पार तर चांगलं चालय आपल्या इथ बारड.
तिथ आहे व.
बारडवाडीत घातली की तिनं.
हम् का नाही म्हणजे एवढं कधी नाही म्हणजे इथं जायच नाही आम्ही.
बलरला.
हम इथं नाही मी ज बाहेर गेल की.
बाहे कुठे पल्हापुरातात चढतो.
तस नाही बाहेर. कायतरी का राग येल किव.
तरच आज तसा नाही तहसा नाही.
नाही नाही आणि कार्यक्रम असलं की तर जायला म्हणजे मी माझं मी स्वतः. आ जो ख गावात नाही हम्म.
हा हा. मग आणि काय म्हणते जेवणाला काय स्पेशल आहे. स्पेश काय नाही मग तची बाजी करायची म्हेणत होतो. पण अस कान करणारड काय कि नाही झाले तुम रे म. रेंज मध्येचय मीठची भाजी करायची म्हणत होतो ग. मत अ हॅलो.
हां बोला.
तुला तर तुझी रे तुला रे नाही काय.
हाय क.
मी तिची भाजी करायची म्हण तो खर कीस उद्या सक्कान करणार आता मुलाच्या डब्याला. आता ोडक्याची भाजी. आणि वरण आण वरण्या शेंगा आणल्या दानण घालून आमटी करायची वांग्याची.
हम्म हम समती हो.
ह तेच करणारस तू पण.
ज झालंय सगळं म्हणजे नीटतेन करून ठेवले म.
बेस काय तीनला जेवणाला घातलंस काय ग.
नाही. अम् आम्ही सगळं चली करतोय म्हणजे आमच सिलेंडर हाय. खरं ऊन पडलं की आम्ही चिलेवूस करतोय जेवण सहज.
मग कुठं चुलाय बाहेर ऐकायचंल.
बाहेर आहेोय.
हा हा म्हणूनस. मग ते आता. हे करून अं आता चुलीची तयारी करून घेतलीस. जेवणाची तयारी सगळी.
हो.
ं काही घसाव आहे त्या मग काय. साडेचार ला आता सुलून ते ठेवा पाच ला घालायचं जेवणाला. म्हणजे दीड तासात होतंय जेव्हा. बाय फुग्याच ग ते. तेच की बा फुगे गोबर घ. नाही सोडं फुग्याचं ते शेणाचच फुग ग ते बायोगॅस
हा बायोगॅस.
हम्म ते हाय. मग तुम्हीच जनावर असता मग ते बायोगॅस किंवा गोबर गॅस काडला नाही साग.
हम्म हम् तसल का नाही म्हणजे निषय केलंय. आमचा आहे की पहिला गोबर गॅस
चालत नाही काय ते.
नाही आम्ही बंद केलाय.
बंद केला तेच्यावर घर बांधून ठेवलं असंचीला.
नाही नाही अनेक डब्बल ब उडी ब क ग्यास
हम्. काय म्हणलेस.
आणि डबल
ते डब्बल तिथं एक गॅस निघल एवढं हाय जागा तिथं हाय व्हय म बंद. म्हणजे जनावर आहेत ग तुमची घरची मग सिलेंडरच्या टाक्या आणायच्या देव जेवण करण्या पेक्षा कामस का चुलीवर म्हणजे अ कस. इकंतिकंद शिजल काय तर करत शिजत हो ते मग भाकरी सकट चुली वर करत्यास वाऱ्याला बसून जेवण करायला घावतय. मग भाकरी सकट चुलीवर नाही भाकरी मग चुलीवर म्ह नुसती भात आमटी लागतंय कशाला हाताला चुलीला. री ला म्हटला हात काळ होत्यात काय काय तुझं. हा तस काय नाही पुढे काय अस सुट्टी लेवल असल्या वाणी हम झाली असलीच तर माझ गाव मध्ये जाऊन सिटी लेवलमध्ये वागत तर हो तेचकी. मग. आणि काय म्हनतीस
काय नाही निवांत
नाही निवांत हम् निवांत निवांत आहे बेज हाय तुज. हा तुझं काय मी घरात माऊसत खायच प्यायच झोपायचं.
म नाही आल्यात का पोरी शाळेसन मुला तर येते साडेचार पावणे पाच ला पिली साडेसहा ला येत्या लवकर येत नाही दोन्ही बी त्यामुळे काही ये ना पावने पाचला येतोय म आला की त्याला दूध बिस्किट द्यायची तवर अभ्यासला बसतोय तवर इकड तिकड चालूत असते त्याच
हम् हम्म.
तुझं म आज येणार आहे तुज्या सासूबाई होय आज यायच्या संध्याकाळी हम् दोघं बी गेल्यात का मग सासरे आणी सासूबाई एकट्याच होय धारा धारांच जरा धारा शिककी मग ह. माझे दात न माझं बाळ बारक हा बर कधी अस जायर हायचय का ते
नाही ते शिक
मग तर तुमच्यात मार्क येत क जाते असं असंच जाते
हो आमच्यात कायमच प्रत्येक देवाला सगळे असते.
ह, हा, अस व्हय.
तुमच्यात कोण जात नाही का?
आमच्यात ही वारी नाही चैत्र वारी सासरे यांची आणि दिराची ती दोघांची माळ कर येत नाही ते. त्यामुळे.
आमच्या तर राम नवमीला एक जात्यात
चैत्र वारीला जात्यात दोघ.
हम, ह,
त्यांची वारती आहे तर अशाड म आषाढ वारीला, लग्नाच्या आधी जायच होेतो जड मैत्रिणींच्या संघ या डोंगरावरून त्या डोंगरावर उड्या मारत आपलं हिला आनंदवाड पण आता ते बारा तेरा वर्ष झाली लग्न झाले ना ते पण नाही. मग एक वर्ष कामात काय नव्हतं म्हणजे तरव टाकलेली पण पण निवांत होतो मग ती गलीतल्या बायका दोघी तिघी म्हटल्या जाऊया का वडापरती होतं ते. त्यांचं ते कोण होती ही गती काय दच ोंडा तरही ना मुसऱ्यांची ति वारीत गेल्याती ती मारती कुसाळ्याला
हम्, हम,
तिची तिच वाडा तेच वाडापत वरती तो निघालता मग त्याच्या गडडीतने गेला दर्शन तने घेतलं आणि दोन वाजे पर्यंत मग घरला आल. दर्शन काय ते येनच मिळते कि ते काय अ मुग दर्शन मना दर्शन बंद असते नाही त्या बाहेरल्या दिंड्या त्याने आत घेतात मंदिरात त्यामुळे पाळीन दर्शन नसत तिथं. मग तू न वाळ गलतीर काय का
आम्ही श्रावणात जातोय, आता आषाढीला
आषाढ वारीला सांगावले तेच कवा्हा जाय मिळ आता तरी नाहीत नाही आता कारण आता एकदा रोपपा चालू आता फुटतच जातेय कायम जाते श्रम पुढल्या शनिवारी आल्या आषाढवारी. ही अका ते ना तर हा हे जे एका दिवशी आदल्या दिवशी पोचत्यात. नदी पंढरपुरात, हेच बघितलंस होय ग तू. कुठ कुठल्या हच्यावर कुठल्या ह्याच्यावर गेल ती अपघात झाला आणि तीन वार हे झाले ते-
सांगलीत.
हम्, सांगलीत व्हय सातवड सातवडला. हे ज फोनवर ते अजूनपर्यंत येत आहे ब रीलस ते. सातवड ला आहे. ह्याच आहे बा सरळ म्हणजे वारक कऱ्या नाही पण जायला हे येतय नाही. बरं चालतंय तिकड न कर, झाला.